हॅलो
हॅलो
येतोय आवाज?
हो येतंय
हो आताशी लागला कॉल, केंव्हाचा लाग लावत होते मी?
हो का.
हो. जेवण झालं?
हो झालं.
हो दादा त्यांचं?
त्यांचं बी झालं झोपले
पण केलय
हो
हो आमच्या इथं पण कारण होतं ना, त्याच्यामुळे टाइम झाला मग कॉल करायला चार्जिंग पण नव्हती लाईट पण नव्ह ते हो.
लाईट आली का?
हो आली ना.
दिदी न ते झोपले?
हा शिव पण आता झोपली लहान केव झोपून गेली
हम्म
हो तुमची दिदीन ते, झोपले?
हा सगळेच झोपले मीच पण हम्म हम्म झोपायची तयारी होतीन तुमच काल येऊन गेला
हो तुमच्याकडनं कोणाला लागला नाही का कॉल?
नाही कोणालाच लागले नाहीत तिकडून येऊन जाता पण इथून लागत नाही.
मग मॅमांना सांगितल होतं का नाही?
आ?
मॅमांना सांगितलं होत.
मॅडमला सांगितलं नाही ग्रुपला स्क्रीनशॉट काढून टाकले, पण काहीच नाही
अस माझ दोन हा माझा पण दुसरा कॉले मी पण कोणाला लावलं नव्हतं दुपारी लावला पण कोणाला लावला नव्हता मी दुपारी? लावला तर लागायचा नाही. तर मग आता लावलाच नाही मग आता लावून बघते टिकणार माताईच आलं मग लावून बघते म्हटलं.
गिरीमा ताईचा आला होता का? हा.
नाही. त्यांच पूर्णच सगळ्यांना लागून गेला कॉल.
हा.
हम्म.
मला बी लावली होती रिनाताई.
लावला होता का? हो. म्हटलं संध्याकाळी लावू लावू लावू करून परत चार्जिंग पण पाहिजेल नाही, तरअपूर्ण मध्येच कॉल कट होऊन जाणार. हा. नाही. तो आपला हे टार्गेट कितीपर्यंत करायच आहे सात दिवसात!
हा.
हो हो.
सात दिवसात किती? ते तीस कॉल करायचा का?
हो. एका दिवसात किती पण करू शकतो ना आपण.
पाचच कॉल करायचं एका दिवसात?
काल
नाही झालं तर पूर्ण अ तीस काल. एका आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे.
हो. माझे तर आता काही नाही दोनच झाले. आता ते सगळे चुकून गेले अस तिन
हा ना साडे दहा वाजून
हो. नाही तर कारण होतं ना मग पाहुणे यायचे मग त्याच्यामुळे, लावला नाही मी पण लाईट पण नाही काही नाही. अंधारामध्ये जेव ते सारे जेवण करून गेले.
हम्म. रंजनाला लावून बघायच च नाही तिथं गावाला जाणार असं म्हणत होती, पण काय नाही ती गेली का नाही?
काय नाही ती तेवढं मी पण ना विचारलं मेळवानी लावला तर मला दुपारी कॉल पण तेव्हा माझ्याकडे पाचशे टक्के चार्जिंग होती तर काय उचलू मग. मॅडमना सांगून दिली म्हटलं चार्ज रिंग नाही मिळालं जेम तेम लाईट आली सगळे झोपून गेले असतील.
हा ना साडे दहा वाजून.
हा आम्ही लेट झोपतो ना मग काही बघितला नाही डायरेक्ट लावून दिल्या नंतर आठवणार आहे म्हटलं सगळे झोपून गेले असतील आता.
हा
हम चिऊ पण एवढ्या लवकर नाही झोपत तिला पण टाइम होतो पण ती पण आज झोपून गेली.
आज लवकर झोपून गेली काय?
तरी पण साडे अकरा बारा नंतर झोपते हम मोबाईल बघते नाही तर इकडे तिकडे उड्या मारत फिरते ती.
एवढया उशिरा झोपते का ती? आमच्या तर जेमतेम नऊ वाजता का नायतर सा सगळे झोपून जातात.
बापरे.
ह.
आम्ही तर नऊ वाजता जेवण पण नाय करत अस
फक्त मी एवढेच उशीरा झोपते नाही तर सगळे झोपून जातात.
हा ते आपलं कायम काही काम असतं ना.
हा जेवण झालं का झोपायचीच तयारीत हाय मी. अच्
हो. चागलयं.
हम्म.
मग आता पोर प आमची ही काय नाय झोपत. पण दिवसा पण झोपत. न‌ई रात्री पण लवकर झोपत न‌ईत. हो दिवसा पण नाय झोपत ना ती.
हा ना आमची तर आज दिवसभर झोपली नाही ना आज. आठ वाज
अजून पर्यंत लवकर झोप. झोपली नाही ना एके दिवशी साडेनऊ ला झोपली बस नाही तर. अकरा वाजतात. त्याच्या आधी झोपतच नाय.
बापरे.
किती पण कर काहीच नाही दुपारी झोपली तर मग. पूर्ण रात्रभर जागी बसते ती. ह् हम् हा सका सकाळी मग पाच वाजता. साडेपाचलाच झोपती मग. रात्रभर आपल्याला पण हा आप त्याला पण बसवून ठेवते म्हणून दुसा दिवसाात झोपवता. न तिला आम्ही
हा ना
झोपली म्हणजे त्या दिवशी समज घ्यायच रात्रर बसावं लागेल. आपल्याला
झोपणार नाही म्हणून झोपू देत नाही का तिला?
झोपू देत नाही, आता तर हि अकरा- साडे अकराला हि झोपते, लगेच बारा स साडेबाराला ही उठून जाते. मग हि सकाळी साडेचार-पाच ला झो पते, आता लहाने पण
हा ना मग, रात्रभर जागरण करावं लागतं का.
हो, मग कसं आहे आपल्या इकडे आहे मग कोण आई वडील सांभाळून घेतात. मग तिकडं कोण सांभाळणार.
हा, सासरी कोण सांभाळणार हा.
ते सांभाळतात तेपर्यंत मी ते सांभाळतात तेपर्यंत मी झोपून घेते, सकाळी मग ते उठले का मग ते सांभाळतात मग मी आठ वाजेपर्यंत झोपून घेते मग. माझे पप्पा झो का देत बस असतात माझे मम्मी न ते मग. सासरी काय कोणीच नाही, कोण करणार. काय माहिती आत हूं हूं
हूं हूं कधी जाणार सासरीला?
आता हे कालचं कारण आहे, दोन तीन दिवसात चालले जाऊ मग आता.
हम्
काम आहे ना, ते पण बिचारे किती एक महिना दोन महिना कितीक थांबणार.
मग किती थांबना?
हो, वरून तो माझा डाटा दिसत नाही, सांगत होते मॅडम परत.
हा, मोरे सरानी मॅसेज सोडलेला होता. अरे हे, तुमचा आणि हिचा सचिकलाचा डाटा दिसत. ते नाही असं म्हणत.
तेच ना त्याच्यासाठी पण काल आली होती ना परवा मी. त्याच्यासाठीच आले होते कालच तर.
बरला का नाही?
मोरे, हा थोडा भरला आहे पण हाय ना जो म्हणजे भरलेला डाटा पण दाखवत नाही माझा. हो, म्हणून मग मॅडम म्हणे मीता नाही न्हवता भरलेला. मी, मे-मे मध्ये मला जास्त बसलं. पण जायचं नाही मे चा भरलेला नव्हता मी. पण त्याच्या आधीच्या डाटा दीस एक नंबर दोन मधे येत डिसेंबरर त ये मालच्या मालच्या जाने, एप्रिलच दिसायच नाही. आणि तीन नंबर अंगणवाडीच डायरेक्ट ऑक्टोबर पासून दिसतच नाही.
बापरे!
मग पूर्ण भरायला लावतायना सर मला परत.
हा ना
पूर्ण
नवीन?
म.
बापरे ते किती भरणार मग. नवीन भराया वर लागेल.
जलमाचा इतिहास काय येतो तर इतिहास तो कोणता डाटा तो त मला समजला पण नव्हता तो पण आता मॅडमांना एके दिवशी बोलवून मॅडमांकडन एक बोलून घेऊ नंतर बोलतो.
काय नाही सोपा आहे म्हणजे लई
आणि ते लसीकरणचे पण टाकले नाहीये. थोडेसे टाकले मी.
सोपा आहे जनमया इतिहासचा डाटा. फक्त वाचून वाचून भरायचंय तिथं, मुलं किती जिवंत आहे अन् काय असं प्रश्न जर झाला. नाई आम्ही तर अंदाजी शिरा असच भरून टाकला. लग्नाची वय विचार तर तिथं किती शेत आहे. बस एवढा विचार
तेवढं नाही टाकलंय नाही. अजून ते गरोदर मातांची नावं दिसत नाही माझं स्वतःच नाव दिसत नाहीये.
हा ना
मग आत
ते लसीकरणाचा डाटा
हा तो दिसत नाही ना ओ.
लसीकरणात डाटा भरला का?
लसीकरांचेच थोड्यांचे पहिल्यांचे भरलेले आहे.
ह का?
हो.
ते पण सगळं भरायला सांगितलंय मॅडमांनी.
ते म्हणजे लसीकरणच लसीचं नाव टाकायचं का क्लिक करायचं ते पण समजत नाही मला तर
ते लसी करण्याचा तारखा येत ना ते टाकायचं अन् कुठून माहिती भेटली काय ते ऍक्शन येतं ना ते एमसीटी करणामधून
हो.
तिथं क्लिक करायचं.
हो. लसीकरणच्या डाटा पूर्णये माझ्याकडे.
हा ना.
हो.. दोघे आश्यावालि कडन घेऊन आली मी.
मग आश्यावालि कडे भेटून जातात. ते सगळे जाता.
हो त्यांच्याला दुष्ट जुल केल. त्यांनी मला.
ह् माझ पण बाकी किती इथले एक नंबर अंगणवाडी सातपोरांचं बाकी आणि तिथलं बर्डीपाडाचे सहा पोरांचं बाकी. पण त्यांच हेम शेती कारण भेटत नाही ना.. त्याच्यामुळे राहून गेलं.
नाही.. ना म आशावारीकडे राहत ना.. रजिस्टर त्याच्या रजिस्टर
आशावालेकडे मागितलं पण.. आशावाली तीथ जे चौथी शिकलेली. तिचं काय लिहिलेलं तेच मला कळत नाही. म्हणून काही आणलं रजिस्टर वापस करून टाकल.
माझ्याकड तसं आहे. सगळ्यांचये. आता कधी जाऊ ना.. मग सकाळी सकाळी तेच काम करीन. स्वयंपाक वगैरे करून जीवला शाळेत पाठवू. तेच काम करावं लागेल मला.
ह्म्म.
हा ना.
ह्म्म.. नाही मी तर घरी घरी जाऊन लसीकरणाच हे डाटा मागीतला हा. कार्ड मागितला. आणि त्यांचा फोटो काढून आणला. मोबाईल मध्ये मग रजिस्टर मध्ये अपडेट केलं. मग मोबाईल मध्ये अपडेट केलं.
मात्र हे काही करावं लागेल मला येऊन गेली. पण मला पस्तावा येतोय येऊन. सगळं मागे राहून गेली मी. एक महिना तर काहीच काम केलं नाही मी.
काम नाय
हा डिलेव्हरी
डिलेव्हरी झाल्यात. हा ना-'
हा ते बसायचच प्रॉब्लेम होता ना मला.
ह्म्म.
आता पण जास्त बसल जात नाही परत.
जास्त बसलं जात नाही. पण काय करल. अंजली.
करावं तर लागेलच.
ह्म्म.
तस मग आता नाही. वजनांच टाकलं गेलंय माझ्या
ह्म्म.
आता ते गरोदर मातांचे वजन टाकावे लागेल महिन्या महिन्याचे नवीन इतिहासाचा डाटा टाकावा लागेल बस मॅडमांकडे नाव दिसत नाही सांगत होतिया मॅडम म्हण हो एके दिवशी मला जावं लागेल ऑफिसलान ते स्क्रीनशॉर्ट काढलेले ते दाखवू सरांना, मग मोरे सरांना नाही तर ते सरं तेच सांगणार मला भरलेला नसेल भरलेला नसेल,
हा हा तसच सांगणार ते
तेच सांगाव भरला नसेल तर दिसणार कस काय म्हने? अंजली सांगायच म्हटलं माझ्याकडे स्क्री नशॉट काढलेले आहे मॅडम. मी ते तुम्हाला दाखवू ना म बरोबर का नाही?
नाही नाही मोबाईल मध्ये दाखवत असेल ना त्यांची स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखव
म माझ्या मोबाईल मध्ये पण दिसत नाहीये, त्यांच्या इथं पण दिसत नाही, पण मी जेव्हा भरल होते ना- तेव्हा स्क्रीनशॉट काढून ठेवलेलेए मी आपण टाकतो ना डाटामध्ये रोजचा टाक डाटा
हा -ते दाखवून पण
होय हो ते दाखवून देऊया आता काय करू?
हा
हो -चला मजा पहा -
हो, हो, हो चालेल
दिदी झोपतेत तोपर्यंत मी पण थोडे झोपून घेतले.
चालेल ठेवते.
हो